हॅलो?
हॅलो? आवाज येतोय का?
हा येतोय, कट झाला, आता.
शिफ्ट कुठली तुझी? करत हाय ओ.
थर्ड हाय ओ.
चालतय, अरे मी कॉल करतो, म्हटलेलं तुला. आमचं काम बंद हाय रे, ते स्ट्राईक केलंय ना.
लाव. म्हणजे, काय झाली नेमकं? हॅलो?
अरे सं पाण असते ना, प्रोसेसच पान असतय हे. हॅलो? आवाज येतोय का? हां थोड्या वेळान आवाज येतोय. प्रोसेसच पाणी असतय का नाही, कापड वगैरे धुलाई केलेलं, ब्लिचिंग वगैरे झालेलं काप ड ते. सोड. प्रदूषित पाणी नदीला सोडू नका, हां म ते पाणी बंद केलय, त्यामुळ प्रोसेस आता बंद जाई. आता कधी चालू होत्यात, काय माहित, उद्या मिटिंग हाय. उद्या मिटिंग हाय की, आता मिटिंग मध्ये काय ठरते, बघायचं.
म, तोपर्यंत घरात बसायचं?
तीन दिस, मग काय करायचं, आठवड्यातून तीन दिवस काम हाय.
तीन दिवस जायाचं, तीन दिवस सुट्टी घ्यायची.
कुठलं कापड तयार होतय, कंपनीत?
सगळे धोती, सुटिंग- शर्टिंग, रुमालचं कापड सगळ्या प्रकारचं कापड असतय.
अन मग शर्ट तयार कुठ होतय? तुमच्याच कंपनीत? का कापड नुसतं होतय?
कापड ब्लिचिंग तयार आम ब्लिचिंग होतेमचेत ब्लिचिंग फिनिशिंग होतय आमच्यात मागावर कापड तयार होते.
हा
ते आमच्याकडे येते मग ते धुलाई करून- फिनिशिंग करून म्हणजे स्त्रीकडे आपण दुकानात गेल्यानंतर कापड बघतो का नाही कडक असत कापड ते सगळं आमच्या इथे होते फिनिशिंग. हु हा तिथून पुढं मग मार्केटला जात एक दिवस एक की बघायला.
वेळ मीळाल्यापसून सोमवारी येतो की
कोठ का नाही पार्टी असते त रे हा पार्टी वाल्यांचा माल असतोय तो दहा हजार मीटर हा पाच हजार मीटर मग ते घेेत्यात मग तेे कटिंग वगैरे करून तागे सुरतला मुंबईला कोल्हापूरला पुण्याला मुंबईला असं पाठवतात ना ऑर्डर असेल तशी
किती कामगार आहेत कंपनीत?
नाही कामगार भरपूर आहेतचे दीडशे दोनशे काम
पगारी सुट्टी असत्या‌ ना
तल आ
पगारी सुट्टी असत्या काय? पगारी सुट्टी
सटेसवर आहे रे आम्ही नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे ना
नाही
मग आता पण येयसाचाय असतेच ओड आता ए एस आय फंड चालूय आहे येच आहे थोडा कमी होतीकडे सत्तर ऐंशी शंभर शंभरच्या आतमध्ये होती रे ऐंशी नव्वद रुपये येस आहे का मी होतो
आणि पण
पण आता गेल्या महिन्यात मला तेराशे रुपयेघट झाला बघ दिवसभर न नाही दिवसभर नवर असते रे सव्वीस दिवस भरली का नाही तुझे अठराशे एकोणीसशे हा जास्त दिवस भरले की जास्त कट होते कमी दिवस भरले की कमी कट होते. दिवसभर नवरा असते तुझा कट होते ना
माझा होते की
किती होते कट ताचा
माझा पेअप होते सोळाशे पंचावन्न रुपये
हां
एस आय होतोय एकशे सहा रुपये आणि
हा
एस आय फंड आणि दुसरा आणि काय आहे त्याक
ग्रॅज्युएट असते
हा ग्रॅज्युएटी आणि परत सहा महिने झाले का नाही पी एफ डबल मिळते आपला सोळाशे आणि कंपनीचा सोळाचे असं दोन्ही मिळून मिळते
कंपनीच पण असतो ना त्यात कंपनीच कॉनट केशन असती त्यात
नाही
ते पेन्शन चालू होत्या दहा वर्ष सर्विस करायचीच आता माझे नऊ वर्ष झाले एक वर्ष अजून केल का नाही मला पेन्शन चालू होत्या बघ
हम्म
त्यामुळे दहा वर्षी एका कंपनीत काढायचच पेन्शन किती सतराशे, अठराशे अशी असते वाटत
महिन्याला काय
मिळत राहणार रे हा बिन काम करता ते आपल्याला मिळत राहणार कंटिन्यू आणि
चांगला आहे की
अपघातातं काय झालं बिलं अडीच लाख रुपये तुला मिळत्यात घरच्यांना
आम आमच्या कंपनीत आलत कि ते दहा लाखापर्यंत आलत म्हणजे काहीतर समजा अपघात झाला कामावर जाताना तर दहा लाख रुपये मिळणार मागल्यास त्यातन खर काय पगारातन काय पैसे कट होत होते
ए एस आय फंडाला आपल्याला ते लागूच आहे ते
आपण काही वर्ण काय रक्कम भर भरायची नाही हा यातच आपल्याला ते विमा संरक्षण मिळतय
आता आजारी जरी पडलो का ना आम्ही ते कार्ड घेऊन जायचं नुसत कार्ड देत्यात मग ते मोफत सगळं होते किती पण पैसे होऊ देत घरातल्यांचं आणि माझं पण होय आई, वडील, आज्जी भाऊ आहे नुसती बहीण एवढ्यांच
भाऊ लहान असला तर भावाच आहे वाटतं रे
नाही आमच्यात नुसत सात, सहा जणांच झालय हो दिदीच, मम्मी, पप्पा आणि आई, अण्णा
हा, हा आता आमच्यात माझं पण एस आयचं कार्ड आहे म मम्मी, पप्पांचं पण इएसआय चं कार्ड आहे माझ्या कार्डावर पण त्यांचं चालतय तर कसं असतय त्यांचं वैयक्तिक का काढलय त्यांचं वैयक्तिक का काढलंय म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे झालं त्यांनी रजा घेतली तर रजेचा पगार त्यांना मिळतोय हा म्हणून त्यांच काढलय पगार मिळतय र पप्पांचा डोळ्याचा ऑपरेशन झालेलं अर पप्पांच्या डोळ्याचं पाच हजार मिळालेले पगार ते चांगलाय कस तुझं दिवस भरायला लागत त्याला पणच्या सत्तर टक्के काय तर मिळते रक्कम रे पगाराच्या
सत्तेचाळीस टक्के, पन्नास टक्के
हा सत्तर टक्के, सत्तर का पंच्यातर टक्के कायतरी मिळतीय ज पगार किती आहे हो त्या अकाउंटला डायरेक्ट जमा होते पैसे आपल्या ते बर फंडावरून तू कधी पण अऍडव्हान्स काढू शकतोस अडव्हान्स प तू कधीण का करू शकतो उमंग अँप आहे ते अँप डाऊनलड करून घे त्यावरून तू कधी पण काढू शकतोस
पी एफ कसा काढायचा नेट कॅफेला जाऊन ये
आपे नाही, नाही आपण मोबाईल वरून काढू शकतोय खर तुझा व्यान नंबर अकाउंट ला लिंक पाहिजे बघ
पी एफ चा व्हॅन नंबर असतोय व्हॅन व्हॅन नंबर असतोय रे व्ही ए एन नंबर असतोय.
हा हाय की पी एफ नंबर त्यो.
हा पी एफ नंबर ते अकाउंटला लिंक करून घ्यायचा असतो. तू आलाच का नाय समवारी तुला दाखवतो की तुला उघडून देतो ती अँप चांगलाय ती अँप.
ते डायरेक्ट पैशे ट्रान्सफर होते का इकंड.
आर मी दोन वेळा काढलेत ना त्यावरून दहा दहा हाजार. म्हणजे आपल्याला फक्त दवाखान्यासाठी मिळू शकत ते दवाखान्यासाठी लग्नासाठी शिक्षणासाठी किंवा घर बांधकामासाठी अशा करण्यासाठी मिळू शकता
मग आणि काय चाललंय घरतल्यांनचं?
काय नाय बघा निवांत हाय.
निवांत म आता कुठली गाडी घेऊन जातोस तू स्प्लेंडर?
होय काळी घेऊन जायाचं आणि सकाळी वडागवत द्यायची सोन्याला. त्यो तिथन जातूय.
हा सोन्या कुठ जातुय कामाला?
शिरोलीला हाय की.
अरे लय लांब आय त्यो पण.
होय खर त्याला पगार चांगलाय ओ तिथं.
हा ति सेंट्रींग बंद केला ती चांगलं केला ब त्यांनी.
व्हय खर काय एम आय डीशीत काय नाय ओ.
कायच नाय सोड खर फंड बिंड इ एस आय वगैरे मिळतय ना.
आव त्यो लायत लय किती वर्ष करणाराय अजून काम लयत लंय दोन तीन वर्ष करल हाऊस म्हणून. परत परत घायला येतात आता व्हय जुनी माणसं आता मला सांगायल्यात मला म्हणालेत शहाणा असला तर म्हनला शीक जा म्हनला कायतरी व्यवसाय स्वतःचा.
हा.
ह्यात पडू नको म्हणाल चांगलं नाय म्हटला हे काम.
म ड्रायव्हिंग वगैरे शिकून गाडी काढ की म्हणाव.
काय आता त्यान उलट आपल्याला एसी कास्टा असल्यामुळ दवाखान्याच्या गाडीव लगीच घेत्यात आपल्याला.
हो चालतंय की ड्रायव्हिंग शिकला तरी चालतंय म एस टी महा मंडळात लागला किंवा दवाखान्याच्या गाडीवर लागला तरी पण चालतय.
होय अन् गव्हर्मेंट कडलं होतय ओ.
आरोग्य सेवाकाचा काय तर फॉर्म सुटल्यात वाटत चौकशी करून तुला सांगतो मी.
आम्ही ह्याजा फॉर्म मधी भरलेला.
कशाचा?
काय म्हणतेत त्याला पोस्टमन. दहावी पास वर हुत. खर ते लेट भरला ओ फॉर्म सतरा तारीख हुती. खर गव्हर्मेंट कडन हुता ओ त्यो.
हा. गव्हर्मेट नोकरी असती आणि आता काय जास्त काम पण नसतं.
टक्केवारी जातात बसलो नाय ओ त्या वेळेला मिरेट लागल साठ मध्ये. आणि मला पडलेलं पंचावन्न असं झालं.
अरे अरे अरे पाच टक्क्याच वाया गेलं.
होय आता नाही ऍप या लागल हे याय लागल. इन्स्टाला तेन, ते बघायचं आणि भरायचं. तेच कि कुठलं पण येत या.
हा तेच की आलो की चेक करायचं. बरायचा फॉर्म, सोडायच नाही कुठलं.
आहे की घरचे बरे आहेत का सगळे?
हो आहेत की सगळे निवांताय मम्मी जरा तब्येत ठीक नव्हती. तिला आणत दवाखान्यात न आशक पणा वगैरे आलता.
इकड म्हणाल्या तात्याला लावून दिलं असतं क ना मग अंकलला.
आता शुक्रवारी काम चालू होतय, उद्याच्या एकच दिवस सुट्टी. बघू तरी पण काय म्हणत्या. काय म्हणते बघू नाही तर मी येतो सोडायला मग.
मग या तुम्ही पण सोडा आणि येऊन जावा मग.
हा तेच की काय म्हणते बघतो सोडायला येतो मग.
मग येणार असला तर उद्याच या मग सकाळी.
चालतय ठेवू का? दहा मिनिटं झालेत.
नाही अजून झालेल थांबा की.
सुजय.
झाले कि दहा मिनटं.
हा हां.